हा येतो आवाज येतोय काय ओ?
हो यायलाय ना बोला
हा आवरलं चहा पाणी
हा झाला बघा तुमचा झाल
होय आताच आमच्यात काय लवकरच असतय. आता बाहेर पाऊस आहे त्यामुळ जरा आणि लवकरच
होय पाऊस तर आहे तुमच्याकड पण आहे का पाऊस आहे आहे पाऊस तर पाऊस आहे पौस आहे भरपूर
आता अगोदर काय नव्हता हम् अगोदर नव्हता आता जरा या दोन दिवसात हाय
हो आणि आठ पहिला मधी म्हणजे एक दोन तारखेला होता
हा हा हा
आता एक दोन तारखे पुडून थोडा थांबलेला आता आणि चालू झाला बघ
मधी काय आता पंधरा दिवस सलग बघीतलासा जरा सु
हो हा आमच्याकडं नाही. आमच्याकडं नाही.
नाही काय हा ह आमच्या इकडे मधी सल्लग पंन्द हम मला कसांयल
म्हजे होय होय एकीकड आहे एकीकड नाही असं आहे. त्या बर मास्र पेड आहे तिथे पडते पाऊस महाराष्ट्रला आहे पाऊस हम्म हम्म हम्म आणि काय म्हणता चहा वगैरे झाला
होय चहा तेन झाला आता आलीत मुलं शाळेतून आता त्यांच आवरायचं
हम्म करता येतात का सा वासता अगदी लवकर हा हा आमचे तीन लाच येतात हम्म आमचे तीनला येतात सकाळी साडेआठ ला जतात ना लवकर सकाळी असते ना लवकर शाळा हा लवकर असते शाळा लवकर जातात लवकर येतात
मग बरं आहे दुपारच्या पुढ आणि दंगा आहे घरात
होय दुपारच्या पुढ आता ट्युशनला पण गेले ट्युशनला जातात लगेच संध्याकाळी सात नंतर दंगा म्हणायचा
होय मुलांना काय सगळा अभ्यास लोडच आहे ट्युशनचा अभ्यास शाळेतला अभ्यास
आता पहिल्यासारख हे नाही ओ आता फार वाढलय फार वाढलय त्यांच्या आणि ते हम त्यांच्याबरोबर आम्हाला पण अभ्यास करायला लागतेय
होय काय
पण अभ्यास करायच
होय-
आणि सगळ सगळ पोरशन वगैरे सगळं चेंज झालय व
चेंज झालय आणि त्यांनी काय एकेकदा आणि आपल्याला पण समजत नाही आवो एकेकदा आपण काय म्हणजे गणित वगैरे सगळे अवघडा आहेत आता चौथी पाचवीच्या मुलांना म्हणजे लय हार्ड आहे.
हे आता सेकंड स्टँडर्ड ला माझी मुलगी तिझच अवघड आहे आता म्हणजे मला आजुन काय कळेल ना माझं बीकॉम झालं तरी पण मला काय कळेना
होय होय इंग्लिश मिडियम मग तेच की आता सगळ्यांचा भर जास्त इंग्लिश मिडियमकडच आहे.
ते आणि हं हं हे आणि इंग्लिश मिडियम इथलं कर्नाटक थोड फरक पडाय लागलायं. तिकड महाराष्ट्र साईडच- -
हा, हा, हा. महाराष्ट्र होय. वेगळ हाय. प्रत्येक ठिकाण प्रत्येक ठिकाणच वेगवेगळं पडतंय ते.
ते सीबीएससी पॅटर्न, स्टेट पॅटर्न आता स्टेट पॅटर्न म्हटलं तरी पण कर्नाटकस्टेट वेगळं महाराष्ट्र वेगळ त्या वेळीच पोर्शन नसतय ना आता.
होय.
होय. तेच आपल्याला पण एकेकदा कन्फ्युज होतय. आपणच काय समजत नाही. आता आमच्यात पण नाही. हा, हा. कंपल्सरी असणार सगळ्यांना.
सबजेक्ट ना कन्नड कंपलसरी. कन्नड कंपल्सरी बोलायलाच लागतयं, म्हणजे घ्यायला. मला तर कन्नड हा आ मला तर कन्नडचं काय पण येत नाही.
हा मला पण काय काय देणे. काय बोललीत. काय म्हटली, तरी पण काय समजणार नाही.
नाही, नाही, नाही. काय पण बोल करत नाही. शिवया दिली तरी बी कळणार नाही. नाही समजत. आता मुलांना येतय सोडा पण त्यांचा आम्हाला नाही होत ते. पहिला पासून शिकव असलं तरचं कळतयं.
होय, होय. प्रत्येक गोष्ट बघाच की. आणि आता कॉम्पिटिशन पण जास्त हाय. माझा मुलगा हुशार, तुझी मुलगी हुशार त्यामुळे सग
होय, होय, होय. बरोबर हाय. आता मुलं म्हणतात मला ए प्लस पडल नाही. तिला ए प्लस पडलं. आता काय हे नाही ना पर्सेंटेज वाईस नाईच हाय हेचं.
नाही हाय. आपल्या वेळी काय आपण एवढं लक्ष देत नाही देत नव्हतो नाही आलं-नाही आलं सोडून द्या.
नाही हो. होय, होय. हे मुलांना फार बगायला लागतय. आपली मुलं पाठीमाग पडू नयेत अस वाटतयं ना.
होय. पालकांना जास्त गाम म्हणजे पालक जास्त आता गाम - - बिर्याने घ्याय लागल्यात कि आपली मुलं आपण जे राहतो त्यां म्हंजी त्यांनी कमी पडू नयेत.
हम्म तेच तेच चाले तेच आपले आपली पॅरेंट बघत पण नव्हते. कुठं चाललाय? कस कसं येताय? एक्झाम काय लिहिलंय काय नाही.
आता ह्यांना सोडायला जाययं लागतय. आणयला जाययं लागतयं. ते आपल्याला कोण सोडायला पण येत नव्हत.
तिला पण ऑटो लावलयं लांब हाय म्हणून ना. आता हे पावसात जमत नाही ना. यायला जायला. मग ऑटो लावलयं. ते हा ते बरोबर हे ना तेच ना. हे काय पण त्रास झाला तर पॅरेंट ऑटो तर लावतात. नाही तर अस स्वतःला सोडा यला जातात. आम्ही नाही आम्ही इथं ती इकडं आम्ही दोघी बहिणी-बहिणी चालत जाणार येणार. लांब होत तरी पन स्कूल.
आणि कोण मैत्रिणी असले की मग मैत्रिणीच्या
होय ते काय संग हाय जा तिला घेऊन. होय. जा तिला घेऊन म्हणत होते. स्वतः का पॅरेंट येत नव्हते.
आता ह्याच्यासाठी म्हणजे घरातलं आणि घरातलं काम
मुलं-मुलं सांगण्यापेक्षा उलट मुलं म्हणतील कवा तर एक - - एकट जातो मी. पॅरेंटसच सोडत नाही. त्यांना एकटा असं झालाय आता.
होय. आता बाहेरची परिस्थिती पण तशी हाय. त्यामुळ वातावरण.
तेत ते तर आहे सोडा अगोदर कशी फ्रीली. माइंड लोकांची माइंड बी फ्री होते आणि स्वतःची फ्री होते अस होत.
होय आता शेजारी-शेजारी ठेऊन जायचं म्हणजे शेजारी ठेऊून जायचं म्हणजे घरी याला भीती वाटत्या घरी येईपर्यंत
होय-होय-होय-होय ते तर काय नाही आता पाठवायला मला आता भीती वाटायला कुठ पण पाठवायला नाही पाठवत मी मुलीला कुठे पण वातावरण तसच झालं ना आता
होय-होय-तेच की मग काय रेसिपी वगैरे बनवताय हॅलो
त रेसिपी वगैरे चालू असतात. काय करता तर मुलं तर काय नॉर्मल खा नॉर्मल तर खातच नाहीत मुली मुलं काय तर-काय तर नवीन बनवून द्यायला लागते त्यांना हो हो तेच ना ह तेच ना शाळेला जातताना फार डोके दुखे डब्यात हम्म तेच माझी मुलगी तर एकच तर भेंडी तेवढीच खाते भेंडी एकच होातते माझी मुलगी दुसऱ्या भाज्या नाही खात
आमच्या घरी तर मस्त मूग वटाण्याची उसळ असं सगळं म्हणजे कडधान्ये जास्त पाहिजे असं आहे हा आता ही मेथीची भाजी होय मेथीची भाजी शेपूची भाजी अशी खात नाहीत. पण ते पण पौष्टिक आहे ना
हो पालेभाजी पण खायला पाहिजेच माझी मुलगी तर कवास खाल्ली नसली भाज्या आमच्यात पण थोडं नॉन व्हेज असत
हा हा हा
ह प्र
हा हा हो आ आता एवढेच दिवस परत आणि श्रावण चालू वर झाला किंवा परत महिनाभर बंद
बनताय आमच म्हणजे आम्ही थडंर रोपणी केलं ना मग ते गन होम घातलेला होता त्यासाठी पंचेचाळीस दिवस नॉनव्हेज सोडायचं, हां नंतर म काय श्राव द महिनत लागतते
होय मग आता तुम्हाला लवकर मिळत नाही श्रावण चालू होते गणपती नंतर जवळ आमच्यात पण असते सारखं वरचेवर नॉनव्हेज प्रत्येक शुक्रवारी रविवारी
आम्ही फक्त सोमवार शनिवार गुरुवार तेवढं सोडतो बाकीचे वार आमचे नॉनव्हेज असते सोमवार गुरुवार आणि शनिवार बाकीचे वार सगळे नॉनव्हेज असतात अंडी त्रास करतात ऍटलिस्ट ह काय न आप ह काय नसलं तर अंडीत असतातच असतात
होय होय आणि आता ते कसे आपल्याला पण सवय सवय लागली
हा सवय लागली हा जेवण जे़वण चव लागत नाही आता आता आमचे पण झाले दहा पंधरा दिवस जेवण चव लागे ना आता
हो रविवार आला की नाही कायत करायला पाहिजे आज स्पेशल असं होतंय
आमच्या तर रविवारीच नाही मंगळवारी मंगळवार बुधवार शुक्रवार रविवार ते पाहिजे
तसाय मंगळवार
हम्म
बुधवार शनिवारी काय नाही रविवारी रविवार आणि शुक्रवार
ह ह काहिजस का
आणि होय आणि हना कसं हे काय खात नाहीत घेणार थोडासा मस्त आल्यावर बरोबर जेवणार
ह नाद
पण हा पण बिर्याणी बिर्याणी खाईन केली की हां बिर्याणी केली की मग आवडीनं खा तात त्यामुळं रविवारी मग हां रविवारी सुट्टी संडेला मग सकाळी केली की दिवसभर मग ते
तेच चांगलंय आमच्याकडं सगळीकडं एक केलं तर सकाळी वेगळं असं दुपारी वेगळं संध्याकाळी वेगळं लागतयं. एका टाइमाला त नाही खात ते हम्म आणि काय हे वगैरे डोसे वगैरे पण करता?
होय करते की ना नाश्त्याला सकाळी होय होय.
तेे फड्डा इडली.
हां हां.
करता काय? डोसे फड्डे इडली करता का?
हां हा इडली डोसा इडली आंबोळी. फड्ड नाही ते कसं करतात हो? हा त्याला फड्डम हा आप्पे करते कि नाही तुमच्याकडे तो शब्द वेगळा आहे वाट
हा तं फड्ड म्हनतात त्याला म्हणजे आप्पे पण म्हनतात फड्ड पण म्हनतात तिकडे मा महाराष्ट कडं आप्पे म्हनतात. हां हां छान होतात आप्पे पण ते पण भारी डिश. हां हा आपे म्हणतात ना छान होतात आप्पे प्रिझी पण होतात. करायला इडली साटी हो नाही इडली चट ते इडली रवा घलताय कि मग तांदळाची करता?
अं नाही तांदळाची अगोदर भिजत घालायचं. आधीच रात्री? तयार माळतोय परंतु नाही शक्यतो घरीच बनव बनवतोय.
हम्म हा हा हा इडली रवा करून आणता कि फक्त तांदूळ भिजत घाल
तांदूळ डाळ उडदाची डाळ सगळा मी सकाळी भिजत घालून परत संध्याकाळी मग परत बारीक करून उद्या सकाळी नाश्त्याला होतयं ना.
हॅलो. हम्म मग सकाळी नष्ट्याला करा
मेथिदा
मेथीचे हो पोहे घालते कि. म्हणजे बारीक करताना एक वाटीभर पोहे घालते मी भिजत.
पोहे घालता ना हां हां म तेच नरम होतात.
नरम होतात पण मी त त्यावेळी टाकत नाई होय कोण कोण पोहे हे घालत्यात अ भात भात पण घालत्यात एक एक दा. हा बारीक करताना मी आगदर मेथीदाणे म्हणजे ह्या दिवसात पीठ वगैरे फुगत नाही ना जास्त हॅलो. हॅलो, हॅलो.
करिन ना.
हा मेथी मेथी दाण्यानं आणि पीठ फुगतं हो जास्त आता कसं पावसाळी वा वातावरण आहे ना त्यामुळं पीठ फुगत नाही जास्त.
होय त्यामुळं टाकायला पाहिजे.
होय. टाकायला लागत आवाज इना तुमचा क्लिअर म्हणून म्हणलं काय हा हा.
ते आणि काय म्हणता? कॅप होय होय रेंजचाली तुमच्याकडं काय फेमस असं? संध्याकाळ आणि वेगळं काय?
संध्याकाळी आणि जेवण पाहिजेतंच कि. फेमस.
हम हं काय मीच काय एकदा
हां बोला की आवा आवाज तुमचा क्लीअर इना झालाय. हा बोला.
तेन तर नाय करत.
हा हा हा होय संध्याकाळी आता जरा का केलं चालतय आता पाऊस आहे बाहेर. हॅलो हॅलो.
हा पाऊस आहे त्या मग काय जरा वेळान घातलं तर चालतंय स्वयपाकाला.
होय होय चालतय.
की गरम गरम सगळ्यांना घा पाहिजेत आता बरोबर. हा ठीक हाय.
बसल्यावर आणि गरम करायला पाहिजे म्हटलं.